हॅलो हॅलो हा बोल
हॅलो
हा बोल ना तर मी तिला फोन केलता तर ते मला येऊन राहिला तर म ते फोन केलात तर मग तेन की नाही मी त्यांचा उचलला मग मी त्याले काय म्हटलं की तही म्हटलं मी कॉल करतो तुम्हाला सध्याच करतो म्हटलं कुठं जाऊ नका जसं म्हणते की मी बिचारे काम होत ते त्याच्या जवळ गे गेली विचाराय की थांबा हासून द्या तेव्यात कटला तो म्हट कोण तुमही कार चालून राहिले तुम्हाला उचलता येत नाही का
हव ना
म्ह जाऊ दे तिच्या सगळी नोक करू आपल्या घरच्या घरच्याच काय निकडचं काय
हा.
जस म्हणजे लय वेगळीच आहे ते हो. हा. आणि तिचं ते फोन करून घेते ना आपलं नाही ब. आपलं न वेगळीच आहे ते हम्. बरं तसं नाही म्हणण ना मला कराय लागते आता. हा तेच ना आणि तुला पेमेंट झा का माग दोन तिथं पाय बर दोन हजाराच्या जागी किती दिसू राहिल तु. मग मागचं किती झालेलं आहे मग माझे तर यावेळेस मग दोन हजार झालेलं होतं की नाही तर मग आता माझ्या ह्याच्यात आज काय दिसून राहिला माहितीय काय एकवीसशे साठ रुपये तर मग मागचे दोन हजार. झा होती की नाही मग एकशे साठ रुपये कुठून आले.
नवशन तीन चार मन तुम्ही दोन तीन दिवस झाले.
पण मग एकशे साठ रुपये. नाही हो माझ तर कालचाच दिवस होता पहिला काचा हा दुसरा-
सबुसरण.
हा का तर मग आता माझा समज हा नववा कॉल आहे. तर म्हणून मला. हिली मग हे मी याच्या गप्पाला विचारलं की काओ हे कसं काय दाखवून राहिले.
हम् हा ना बदल कमी तता.
एकशे साठ र तेच का आहे एकशे साठ रुपय.
मग दादा म्हणला तुण पेमेंट केलं मला केलं का म्हणा पेमेंट.
बाव ते तर आता केलं ते तर सकाळ पाचच येलाय. ते सकाळी जेव्हा मोबाईल पहिला तापतचच येलय ते हा. हे तर आताच हे आताच समज तर त्याच्यावर विषय होऊन जायला होता आणि तो म्हणून म्हटलं का नेमकं कसं. काय काही समजून नाही राहिलं हम्म.
काय मिळ मगयशे तुम्हा पेमेंट तुम्ही अकाउं नंबरला म. तस का खली टाटय ते आल का.
काय माहिती पण मग आता आता थोडी स्पेशल टाका लागते टाका लागते काय.
काय नाही टाका लागेन ना पुढे पुढे येईन ना असं बाई ना काही.
काय माहिहती मग पण मला तरी वाटत पहिला आपला अकाउंट नंबर. सर्व सर्व गेले आहे की नाही आधार नंबर त्याच्यामुळे ते काम नाही पडणार.
होऊ काय काय म्हणत मग आता.
काय मिहिहती पण आता समजतेस पुढे पुढे गेलं की.
हम्म! आणि ते तस इखटठा येत नाही कि थोडं थोडं शेती
हा ना पण मग दोन हजाराच्या जागची. हा मग माझं तसच झालं तु मग हा पहिल्याना पाशे आले डबल पाचशे आले. नंतर एक खट्टा एक हजार आली अस दोन हारा पेमेंट झालं. तीन टप्प्यात आलीते मलाही पण. ते जसे क्वेश्चन पाहून तसं झालं होतं म्हणजे एक हजार क्वेश्चन जेवढे सोडवले की त्या पेमेंट झा आ हे समून रा कस काय. हम्म खरंच ते तिथंच समजे हा. ते पुरते प वाचल्या वाचल्या.
हे की नाही वाचले वाचले कस आपलं बळबळ जाऊ द्या पण बाहेर आपल्या. देत नाहीत ना रिस्पॉन्सेत म्हणून जु य आता बोलायला काय मुलाखत मस्त. सगळ्या वाटते कुणाकुणाची नवीन नवीन.
हम्म.
मला आधी असं बोल्ल नाही वाटे कोणासोबत पण आधी मी अस नवीन नवीन बाया दिसल्या की मस्त विचाराव वाटतय का
हा ना.
हम्म.
पण ओळख असली तस
ह पण बाहे कोणाचं हा तय कोणाच शिवण क्लास कोणाच पार्लर. किंवा म कोणाचं क्लास चालू होते पण अजून कोणाचं कसं सोवळ्या पापडच धंदा ल्या तसं म्हणजे आहेतच काही ना काही बाहेरच्या काम
हा पण आपल्या खेड्यातनि ना बाई एवढं
हाव ना पण मी जेवड्यायला फोन केले कनि त्याच आहेच काही ना बाई.
अ म येच्यावर त्या दनापूच्या बईचे फोनच फोन येऊन राहिले.
ते पुनम पुनम काय?
पुनम महागे करशील तर कोणचा नंबर मी देते तुले.
नाही आहे ना तिचा ग्रुपर मेसेज दिसला मला.
हा पुनम हागे म्हणूनय हा पाय तिचे तीन फोन झाले पण मी तुलेच लावून राहिली. किनी तर म माझं हे ऍप हे नाही ये ना म्हणजे खाली नाही ये ना नाहीत करायले काय आहे समज तू मले कर मी तुले करतो पण माझ कसं होऊन राहिलं ग हा नं बर वेगडाय नि हे वेगळाय तसा प्रॉब्लेम होऊन राहिला ना. म्हणून तेले कस हा नंबर चाल्ला खाली. अनं नाही तन मग बिझी दाखवल असतन ते बिझी ते दाखवून नाही राहिला समज नंबर अस होन राहिलेला. आता समज हे तर तेच्याच नेटवर सुरू हाय कनि ऍप चालो ना हम्म.
हां हा.
आणखीन झोप मग आता.
झोप वगैरे झाली की राहिली? हॅलो.
झाली. तल चवना मी. मी हां.
नाही हे
तस तर सकाडी मी
पण होतय नई नव आता हाई असं आपण अंगठा केल आंगटा केेली गेलं की लेकरू उठतय.
तुम्ही लवकर उठता म्हणून लवकर, हॅलो.
हा हॅलो ऐकूच नाही येऊन राहिलं. हां. सांगतात ना तश
हा. हा दुपारी टाकतो थोडा वेळा अंग पण कायच हिमांशू उठलाय.
तसच आहे ना मग आपलं होते त म्हणजे हे बाड उठते अ झालं तेच होईपर्यंत आपला धंदाच पुरते पाच दहा मिनटं डोळे लाग तात ते उठून बसतात. अ अनुभव आहे ना बाई.
हा बाई झोपतले एवढे डोळे असतात की घ्याय नाई वाटत तेले.
देवास वाटते कुठे चल्लो जा.
हाव ना.
टेन्शन नाही ना तुला तुझा मुलगा राइति तरी आईजवळ येचिचो माझा मुलगा बिलकुल नाही राईत.
हा ना नाही हारयते.
आता तुला तर दिसतच अशिन खने.
हाव ना. सांगायचं कामच नसते सगळं दिसत असते. तुचे आधू इकडे आला की नाही पण त्याला काही म्हटलं की नाही आपण हे खातं काय ते खातं काय नाहीचं.
परत आता समज आपलं घर ओळखीचं आहे तर तो खात नाही कच्यान कुठे गेला की नाही. बिलकुलच घेत नाही आता लेकर कसे काही काही मागतात कि नाही आदू कधीच मागत नाही शेवटी कधी कधी म्हणाला ते आपल्या असं आता कधी माझा मावस भाऊ कधी कोणी असं कही देते की त्या चॉकलेट बिस्किट असं म्हणाय लागते घेणं अद्विक घेंना शेवटी ते घेत नाही तर ते आपल्याच जवळ देतात तापलेले असं हे वाटते असं वाटते म काय लेकरून मन समा तेे बाह म्हणतात ना लयच मन समाधान आहे नाहीत लेकरु कसं करते बाई बाहेर गेलं की लुस लुस किती दे म्हटलं किती दे खायले तरी लेकर कसे करतात ये तर कही देऊ म्हणजे त्या बाबतीत नाही बी मला टेन्शन बंडपणा तरी समज आहे मी असं नाही म्हणत की माझं लेकरू लईच गुणाच आहे एकापरी मस्त आहे ती आता कसं हे सोबत सोबत तिघझण आहे हा ना आणि तस सोबत सोबत आहेत त्याच्याच्यान जास्त मला आधू कसा देऊ बरोबर जास्त तसं मस्त्या करते.
हा दे दिवसण त्याच चालूच असते खरंच.
दिव बरोबर अत्तीच मस्त्या करते तरी आम्ही तेले म्हटलं त्याचे पप्पाही मागे अस
पण ते कस होते हाव ना ते का कुणाचं पाहून पाहून करतीस का
अज आता आम दि तसते तशी कमी नाही बरं
हो ते तर आहेच गळप जेते ना लेकरू
तो मग म्हनेले
हम्म
काय कुणाच्या लेकराला म्हणा आपलंच धड नाही
ते दोन्ही लेकर ओळखूच येतात
मणून असं वाटते आपलं
पण अजूनला मी किती वेळा म्हणतो की नाही याला क फक्त पाणी मागते आण आणि पाणी ते पाणी पिला की चांला जाते
आता आम्ही काही असं हे नाही त्याच फक्त निकिता त्याच्या घरी कधी कधी निकिता तेही म्हणतात ना की म्हणतात हा पाय प्रियाले कधी म्हणा जेव कही कही कहीच नाही
हा नाही पण निकिता काही देतात जीव घालतात बिकडतात आता हिमांशु जाते की नाही हिमांशली म्हणजे अस जीव घालते नाही करते
बाय प्रिया हा जेवतही नाही काही मागतही नाही आपण म्हटलं घे तर नाहीच म्हणते बरं आता क्रू ताटातलं पोन मागते ना मागत नाही काच्या ताटातलं पोन की काही पो
नाही तर बरं घे घे म्हटल्या नुसत घेत नाही तू तटतलं काय म्हग
घेमल्या समज आता काय मेनू आहे काय नाही पण हे दिसते तर तसं मागू शकते ना लेकरू असं मला अंदाज आहे पण तो असं मागत नाही की आता समज की चला ब ल्यावर तरी समजते की हेच आहे ते तर द्या म हे असं आता तू न समज सांगितलं क ते हे उसळ आहे पण उसळ काली म्हण सध्या त्याच वय एवढं परफेक्ट नाही ना की उसळलेस हेच उसळ म्हणतात म्हणून हा पण मग समज त्याच्या नजरेत जर बसलेल असलं तु ओळखू शकते आणि ते समजतेला काय आवडते काय नाही, सध्या आप मले जेवढं थोडं फार माहित समज त्यानं जर खाल्ल तर असं समजू शकते हेला हे आवडते तर मग दिसलं तर मागू शकते ना लेकरू पण तेही मागत नाही तो कोणाच्यात होईल
हम्म हम्म
बरं थांबा मी लावतो हं तुम्हाला झाला वाटते की नाही